हॅलो.
हा बोला, हा येतोय येतोय बोला.
हां, बोला काय म्हणता.
काय नाही, बस झालं मजेच.
काय चाललं.
अं.. काय नाही आता सध्या तब्येतच हे, पाऊस आ दिवस झाले आला नाही, पहिले पाऊस चालू होता एकसारखा आमच्याकडे बस. मग काय तब्येतीच खराब झाल्या, सगळ्यांच्या रात्री त्या. मुलांचे पण आमचे पण मला. पण बरच नव्हतं, चार पाच दिवस झालं हॉस्पिटलमध्ये गेले होती. हो का एकदमच हेऊन गेल होत. सर्दी ताप थंडी ताप आता बरं वाटतय आता का आज बरं वाटायला लागलं हो मग म्हंटलं चला आज कॉल पूर्ण करू म्हटलं.
हा मला पण मागच्या आठवड्यात नाही दोन आठवड्यामध्ये ना दोन आठवडे झाले तेव्हा माझी मुलगी आजारी पडली त्यानंतर मी आजारी पडले. हेे कंटिन्यू पाऊस चालू होता ना ते आणि माझी मुलगी कशी अडीचच वर्षाची आहे छोटी ना ती म्हणून म का-'
हम्म लहान मुलांना लगेच इन्फेक्शन होऊन जात.
हो लगेच होतं.
हम्म ह
बाकी तुमचं काय चाललं
बाकी काही नाही बाई बस तेच आता सेम पघायचे तयारी करायची होती पण लाज लेट येणार आहे. घरचे लोक जेवायला मग म्हटलं चला आता कॉलच काम करून घेऊ पहिले खिचडीच करायची आहे मग गरम गरम केल्या जाईल म्हटलं
हा खिचडी फेवररेट आयटम
मग कसं ते गरम गरमच चांगली लागते ना ते बी आतापासून करून ठेवायचं. नऊ दहा वाजता येतील मग काय का
मी पण
बाकीच्याना बरं नाही सासूबाईंना पण बर नाही मग त्यांना पण पकी खिचडीस कर म्हणे म्हटलं बरं चालेल गरम गरम थोडीशी करून दिले.
हम्म आणि मला पण मी पण कायू हवेचा खूप आवाज येतोय हो
हा ह खूप चालू आहे इकडे
थोडं दुसऱ्या कानाला फोन लावा ना मला काही समजत नाही.
हो हो चालेल मी रूम मध्ये चाल कमी झाला का
हम्म नाही नाही येतोय.
हा बोला आता
हा आं नाही येते. हा तर मी ना आज कोथिंबिरीच्या वड्या केल्या.
अच्छा हो का
मग हा मग काहीच नाही केलं मग दुसरं कारण मी एकटीच होती जेवायला अ आणि हे पण आम्ही तिघच असतो ना घरामध्ये आणि हे पण नाहीे जेवायला हे पण बाहेर काहीतरी काम होतं बड्डे होतं कोणाचं तरी तिकडे जाणार होते.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हो का हम्म
तर आताच गार करायला ठेवल्या ते काय केलं भोपळा किसूने भोपळाच्या केल्याय
हो का
कोथिंबिरीच्या नाही सॉरी भोपळाच्या केलंय हो भोपळा ना भोपळा किसून घेत ला मी ऍक्च्युली ते भोपळ्याचं बोलायचं होतं मी कोथंबिरीचच बोलले.
हा आपण रेग्युलर नेहमी परतून मिरच्या करतोय ना? त्याच्यामुळे तेच तोंडात हम्म.
तर मग काय केलंत? मी अ ते भोपळा किसून घेतला त्यात अस अंदा जे अ हे टाकलं आपलं रवा बारीक रवा. आणि अ थोडसं बेसन पीठ टाकलं. आणि मग त्याला ना कुकरला लावलं दोन डब्यांमध्ये तेल वगैरे म्हणजे मीठ मिरची अ आणि अ थोडे जिरे
हो हो.
आणि लसूण हे मिक्सरला वाटून घेतलं ते त्यात टाकलं ते सर्व मिक्स केलं व्यवस्थित जास्त घट्ट नाही करायचं जास्त पातळही नाही करायच असं म्हणजे जास्त घट्ट नको थोडसं नॉर्मल पातळ हवं असं आपण कसं थाली पीठला कसं करतो.
ला हां हां हां तसं का हां.
तर मग हो आणि अ ते झालं की मग आपल्या एक कुकरच्या भांड्याला ना अ तेल लावून घ्यायचं.
अच्छा.
आणि ते अ सर्व असं ना ते त्यात टाकून द्यायचं एक भांड्यात बसलं तर एक का नाही तरं दोन भांड्यात आणि थोडासा सोडा टाकायचा त्यात. अ पिठामध्ये मिक्स करायला म्हणजे ते फुगतं हो खाण्याचा सोडा.
हां हां
त्याच्या दोन तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आणि अ ते झालं अ झाकण काढून बघायचं ज अ त्याच्यात असं सुरी वगैरे टाकून. ते जर झालं ना तर सुरीला ते पीठ लागत नाही जर नाही झालं ना तर लागत ते सुरीला. जर लागत असल थोडंफार हं थोडंफार लागत असेल ना मग परत कुकरला थोडीशी वाफ राहू द्यायची आणि बंद करून टाकायच गॅस मग परत थोड्या वेळाने पाच एक मिनिटांनी उघडायचं आणि ते अ तसं पण खायला छान लाग त आणि मग तुम्हाला जर तळून आवडत असेल ना तर मग थोडं गार होऊ द्यायचं मग त्या वड्या कापायच्या आणि मग तळून खायच्या.
तळून घ्यायच्या हम्म हम्म. हो का करून पाहू आम्ही पण हम्म.
हो. कशाचा तरी आवाज येतोय हो खूप.
हां.
टीव्हीचा येतोय का?
नाही ती तिकडे सांगितलं मी त्यांना कमी करायला.
हा बाकी काय म्हणता तुम्ही
बाकी काही नाही बाई बस आता घरची काम मुलांच्या शाळा आणि आता बाकी अभ्यास हो तेच हम्म
तुम्हाला किती मुलं आहेत?
मला दोन मुलं आहेत ना हम्म.
हां ग कितविला आहे?
अ मोठा आपल्या मोठ्याचं झालं बारावी. या लहान्याची द दहा अकरावीला आहे. मोठां मोठां चांगलाच मोठां आहे माझां पंचवीस वर्षाचां आहे पंचवीस सव्वीस वर्षाचां आहे. हम्मं लहांने हम्मं
हम्मं
कायं मंग अजूंन कोणते कोणचे पदार्थ केलें
भरूपूंर पदांर्थ केलेतं हम्मं मलां कांहीं नवीन वाटलं नां तरं ते करतेचं मी
हो माझं पणं तसंच आहे कांहीं वाटलं नवीन आवडलं तरं करायचं बघूंन
अं अं आतां मागें मैद्यांची बर्फी बनवली होती
अच्छा हो कां
हम्मं आतां दोन दिवसं झाले तेंव्हा इन्स्टाग्रामलां बघितली आणि लगेचं असं वाटलं की बनवूं मंग लंगेच बनवूंन टाकलं हो हो हं हं खूंप छांन झालीं होती पणं
खो हो कां हं कशी बनवली होती मंग ती सांगा नां
ती नां अं एक वांटी आपलं साजूंक तूंप तूंप घेतलं त्यांचं वाटीने दोन वाट्यां मैदा घेतलां आणि एक वांटी अं पिठ्ठी सांखर घ्यांयची
हम्मं हम्मं हमं
आणि आपल्यांला थोडंसं वेलची पावडंर लागेल त्यांला वेलचीपूंड आणि अं आपलं तेलं अं तूंप थोडंसं नॉर्मल गरमं झालं नां पघळंल नां तूंप म्हणजे ते घंट्ट असतं नां तरं ते असं पघळुंन गेलं नां की त्यांच्यामध्ये ते अं मैदा टाकूंन द्यांयचा दोन वाट्यां आणि तो एकदंम कमी गॅसवरंच हलवंत रांहून भाजूंन भाजूंन घ्यांयच त्यांचा कलर बदलायंचा नाहीं फक्तं थोडासां वांस यांयला लागलां कि बंद करायचं तरी पांच एक मिनिटं त्यांला चांगलं पांच एक मिनिटं भाजूंन घ्यांयचं कमी गॅसंवर आणि मंग अं त्यांच्यानंतर हम्मं हम्मं ते थोडं गांर होऊं द्यायचं
हम्मं
गांर झालं की मंग त्यांच्यामध्ये अं पिठी सांखर टांकायची आणि चांगली हालूंन द्यांयची आणि मंग हे अं त्यांच्यामध्ये चं आपलं वेलची पुढं टांकायची आणि ते एकां डब्यांमध्ये तां डब्यांला तूंप लावायचं आणि त्यां डब्यांमध्यें हे मिश्रण सर्व ओतूंन द्यायचं आणि ते थोडां हालवायचं असं ते बरोबर सेंट होतं आणि दहा पंधरा मिनिटांसाठी नां अं आपल्यां फ्रीजमंध्यें ठेवूंन द्यायचं सेंट व्हांयलां
अच्छा हो कां हम्मं
काढल्यांनंतर मस्तं वड्यां वड्यां होतांत त्यांच्या आणि खांयच्या खूंप छान लागतांत खांयला
हो नां
हम्मं खूंप कशांचा तरी आवांज येतोय हो
हां ते मोबाईल वरं फोन येतोय त्यांचा आवांज येतं होतां
नाहीं नाहीं असं कांहीतरी असं खरं खरं खरं असां
नाहीं ते रेंजचांच प्रॉब्लेम आहे खूंप हवां सुटलेली आहे नां हं तरी रूंम मध्यें आहे तरी पणं हवा चं आहे बाहेर जास्ती आवांज येतं होतां हम्मं
मंग असं करायचं खूंप छान लागतांत त्यां वड्यां असं म्हणजे तोंडांत टांकल्याबरोबर विरघंळतात
हां हो छान असतं बां मुलांना पणं आवडतो गोंड आणि गोड सगळ्यांना आवडतं बाकी कोणी खात कोणी नाही खात. पण मग नवीन पदार्थ म्हंटलं म्हणजे मग नवीन पद केलं का मग आवडत. तरी बघतात थोडंफार.
हो.
हो आणि मग आपण अस ट्राय करत राहिल वेग एवढ पदार्थ तर मग आपलीसुकत वाडी नाही बी आता हेक बघू. ते बघू घरच्यांनी खाल्लं पण ते पण आपल्याला चांगलं वाटतं. हम् जते एक वस्तू
चांगलं झालं ना तर बनवायची इच्छा चांगलं झालं तर बनवायची इच्छा होते नाही.
नाही बा आपली डिश चांली झाली आता आपण दुसरी करूत मग ती पण बिघडली का मग आपलं पण मोडं हे होऊन जातं एकदम करण्याचा
हं् हं हं.
चालेल मॅडम मग
बरं ठीक आहे तुम्ही मला कॉल करता का आपण कंटिन्यू करू. हो चालेल. चालेल हो लगेच करा हो हो.
करते मी ह.
हो.